हा बोल की
ह काय कडयल्यास
काय नाही बघ कामच की कायतरी
त काय दिवसभर काम काय तर का तर काढलं तरच बरं असते
होय आणि आता पाऊस पण चालू होतोय ना मग लवकर आवरलेल बर आहे
होय पाऊस हाय तकडं
आज सकाळपासून तर काय नाही पण आत्ता तसं वातावरण झालंय आणि आ त्या जरास आलाय लय जास्त काही नाही
होय सगळीकडे तसंच आहे आडतं इथं पण नाही आहे सोड कोल्हापुरात पण नव्हतं आज मी गेलेलो
हा हा कॉलेज ला गेलतीस काय
हो कॉलेजला गेलेलो आज सकाळ म्हणजे प जाऊन पोहोचलो तेव्हा जरा असं वल्ल वल्ल दिसाल तर रोड तेन.
हा हा.
मग तेव्हा येऊन गेलाय वाटतं सकाळी एकदा त्याच्यावर परत काय नाही दिवसभर तिकडं पण..
हा हा हा.
कोट्टाचं नाहीं. होय झाले चालू पण मीच गेलो नव्हतो तब्येत बिघडलेली ग जरा
हा हा
म्हणून मता आज जरा बरं वाटा लागलेल म्हणून गेलेलो आणि ते आमची एचओडी मॅम जरा स्ट्रिक्ट आहेत ना
हम् हम.
त्यांचे लेक्चरस चुकवून चालत नाही जआलाच लागते.
होय आमच्यात पण तसच आहे.
हम् म्हणून आज गेलेलो.
हम् हम्.
रिकामा ऑडिओ लेक्चर पण झाले सोडं कोण अजून तसं कोण आलं पण नाही मला वाटते एक.. सात आठ जण पण हा सात आठ जणच होतो फक्त.
एवढंच होत.
हो अजून ते हॉस्टेलला वगैरे असतात ना भरपूर जण.
हा हा.
मग ते कोण पावसात वगैरे अजून सामान पण घेऊन आलेली आहेत.
हम् हम्.
ते अस हॉस्टेलवाली जास्त असले किंवा येत सगळे.
हम्म हम्म.
हम्. मी सकाळी आठ ला बाहेर पडतोय की ग घरातन.
मग आता कितीला आलीस?
आता मगाशी आलोय साडेपाच वाजता बसेसच टायमिंग वगरे..
होय होय.
आणि आमचं काय लेक्चरचं टायमिंग बारा वाजता म्हणजे बाराचं टायमिंग आहे सोडं आणि लेक्चर... पण नते पहिला प्रॅक्टिकल असते.
हा हा.
आणि नंतर मग लेक्चर्स असतात पण नंतर बस वगैरे भेटत नाही ग आणि.. लेट पण होते ना जायला मग. म्हणजे जर वेळ एक हा आपल्या इथन बस आहे ती साडे नऊची. मग त्या बसन जर जायचं म्हणलीस तर..
लेट होतोय आणि पुढे जाऊन आणि बस मिळायला पाहिजे असं ते नव्हतंय ना.
होय की हित नाही इ चल कारण जथनं कोल्हापूरपर्यंत कसं पण जाते पण कोल्हापुरात गेल्यावरच... ते के एमटी वगैेऱे भेट
हा कोल्हापुरात के एमट्या अ जिबात लवकर नाही आहेत. मी पण पंधरा दिवस गेलत कोल्हापूरला केएमटी जरा पण नाही आ लवकर.
नाहीच आहे आणि आमचं कसं म्हणजे आम्हाला सकाळचं टायमिंग लवकरच टायमिंग माहि ते एक दहा ला सव्वा दहा साडे दहा अकरा पर्यंतच टायमिंग माहितय किती किती ला.. त्यानंतरच काय मग कस आणि ते त्या टायमिंग मध्येचं... सगळी कॉलेज ला जाणारे असतात ना अकरा वाजच्या आतच..
हा हा.
हम. मला हिथनं नऊ साडेनऊ ला बाहेर पडलीस मग तिथनं लई वेळ
हम्म.
लवकरच गेलेलो खर बसायलाच लागल बिन कामाचं
मग आता स्वयंपाक.
आता करायच ते स्वयंपाकाचीच तयारी करायला येऊन सगळं आवरलं. रिकामा ऑडिओ
हम्म हम्म
झाड लोट भांडी लावली सगळी कपडे व्यवस्थित ठेवली. आता पावसाळ्यात कपड्यांच तर माहितीच असेल हाल तुला
होय बाई मी पण आज सकाळ पासून माझं पण सोमवार पाासून चालू आहे ना मग बॅग धुतलेली मग तेच मला कोडं पडलेलं वाळते काही नाही ते खतरी आणि आज काय पाऊस नव्हता वाळलं नाही वाळलं की मग ते वास मारतेय आणि मग कस तरी कुबट कुबट वाटलागत वाटतेय ती
होय क्याणी जरा सकाळी एक दोन तीन तास जरीऊ जरा जरा जरी ऊन किंवा पाऊस उघडला तरी जरा सुकतात कपडे त्यानंतर तर काही दिवसभर मग आत घाटलीस घरात किंवा अस ह्याच्यात जरी तरी वाहते
हम्म
हम्म
मग आज संध्याकाळी भाजी काय करतेस
भाजी आता आज छोले भटुरेले दिवस झाल केल नाही तेच करायच संलेडे
तू घरात करतेस
म घरीच करतोय आणि छोले आणतोय ना डीमार्ट मधन
कसं करतस ते
ते काय मसाल्याच म्हणजे आपण असं साध उगैरे हा
आवाज ये ना ग आवाज कटवाला
हॅलो
हा
आपण काय ते छोले कसं रोजच्या असं उसळ वगैरे करतोय की नाही आपण
हम्म हम्
तसं पण करतात म्हणजे रजच्या रोज असं म्हणजे रेग्युलरच्या ह्याच्यात कुठ अस एवढं सगळं मसाला बसाला घालत बसते एकूण
आणि मग ते भटुरे कसं करायचं मग
भटोरे हे करायचं आपलं अ मैद्याच असते ते पुऱ्यांसारख्याच असते फक्त त्यात हे घालायचं जरा म्हणजे फर्मेंट झालेलं पीठ असत इथे भटुऱ्यांच
म्हणजे विकत मिळते
मिळत नाही घरी बनवायचं का आपल्याला मैदा घ्यायचं किती करणार आहे तेवढं आणि त्याच्यात मग असं आता समज तू एक चार माणसांच किंवा पाच माणसांचं करायला अस
हं
तर त्यात मग जेवढं मैदा घेते त्याच एक अर्धी वाटे किंवा एक पाव असं एक दोन तीन चमचे फक्त जरा गव्हाचं पीठ घालायचं कारण ते नुसत मैद्याचं म्हणली जरा गेळेगळेस लागते नाही ते
हम्
त्याच्यासाठी जरस हे घालायचं आपलं गव्हाचं पीठ आणि रवा जरा असं घालायचं कुरकुरीतधुवायला जर असं ते खसखुशीत व्हायला घालतेच की आपण हिजत घालते बघ पोऱ्यांमध्ये रवा पण घालते की जरा खसखुशीत होऊ दे म्हणून
हा
मग तसं ह्यात पण रवा घालायचं आणि पुोऱ्यांमध्ये कसं आपण कडक ते मोहन तेलाच मोहन घालते की कडक करून तेल गरम करून
हा हा हा हा
ते फक्त घालायचं नाही आहेतत ह्यात साधच तेल घालायचं म्हणजे नॉर्मल टेम्परेचरचं
हा
आणि काय दही एक घालायचं कारण मेन म्हणजे दहीचं आहे सोड दह्यामुळे ते असं फर्मेंट होते जरापीठ आणि सोडा द दहनी सोडा मेन आहे फर्मेंटेशन व्हा अ का ो आगले छान होते आता म्हणजे मी एकदा बाहेर खाल्लेलोचल करंजीत माझ्या लाले आवडायचं ते खर आपल्या इथ कुठे मिळल
छान लागते सोड मी पण एकदाच खाल्ले
अ हिथं कुठं मिळते मला माहित पण नव्हतं मग आम्ही सहज आहे एकदा कायत काम होतं मण फिरत फिरत आपल्या ह्याच्यापशी गेलतो बागेजवळ सुंदर बागेजवळ
हम्म हम्
मग तिथं होत एक स्टॉल होता तिथ खालेलंंत ते तीस रुपयाे ला होतं बेणी एकच भटूरा होता आणि एवढ्यास छोले दिलेले
तरी तीस रुपयाला हा आमच्या हथ बाई शंभर रुपयाला काय तर ह खरं भर कटुरे मोठा असते सोडले मोठा असते तिघ चौघं खाण्यासारखं असते
एवढा नाही इथ किती लांबट असतोय जरा आणि म्हणजे भरलेलं सोड पोड कसं नाही असं नाही खरं ते घ तेवढंच आणि तेवढंच मिळणार किथ
होय
तेव्हा एकदा खाऊन बघितलेल हो ते म्हणजे जरा कळतेच की आपल्याला काय काय असेल त्या आत असं जाणवतेच की
मग तिथ तरतीस ना तू
काय भटूरे
हा
होय तळायचंच की पोऱ्यांसारखंच घ तळूनच की फुगुत्याच असलं कसलं भारी मात काय जरा खरं जाड लाटायला लागत एवढंच आपण चपाती कसं पातळ लाटते तसं नाही जरा जाड जाड लाटलीस त नाही हो त्यात छान तेच आज कर्या म्हणलं छोले शिल्लो म्ह ते जरा आणि वाढदिवस पण हाय
हम्म मकाय केक वगैरे
बक वगैरे नाही भेनात असलं का केकच बीकच काही नसते
आमच्यात पण तसच आहे म्हणजे घरातले आणतो म्हणज थोडं खरे मीच आणून देत नाही त्या केकला पैसे घालायच्याऐवजी दुसर काहीत्री मला खायला आणून द्याण सांगत.
ह होय बरोबर ऐक आमच्यात पण मम्मी म्हणाल ती म काय
अग केक म अग कस आता तर मी आला तर काय आईस केकच भेटतोय आणि मला आईस केक ल आवडत नाही. आणि तो पावाचा केक असे त्याच्यावर जास्त क्रीम असलेला ते पण आवडत नाही आणि ते किती घरातल्या ना पण ले आवडत नाही घरातले पण किती फक्त एक एक बा का ट शंभर रुपये वाळा घालवण्यापेक्षा त्याच्यात काय तर भे नाही तर काय तर बाहेरची भाजी वगैरे ते आणलं तर कसलं भारी होते. सगळे जेवतात मनान.
भय बाई. मी तसच करतोय आता माग आता उगच ह्याळी छोले घरात आहेतण मागच्या वर्षी. च्या बड्डेला आम्ही बाहेर ते केक आणतो. म्हणाल तिथ. काय नको म्हणलं त्याच पैशात एक भाजी घेऊन या म्हणले छान हॉटेल मध चांगली घरात. चपात्या वगैरे करतो. सांडगं बिणग.
आणि हॉटेलला जायचे पण पैसे वाचते. कारण का मेन हॉटेलचं काय असते भाजी. ही मेन एकच टेस्टी पदार्थ असते. आणि मग काय पापड असते पापड. हा पापडच्या ऐवजी आपण घरातलं करू शकतोय.. आणि रोट्या वगैरे तर काय आमच्या घरातल्या ना कोणाला चावत नाही. ते.
नाहीतर काय मैदाच कीस.
तेच की घरातल्या ना कुणाला चावत नाही. त्यापेक्षा घरातलं चपाती. केलेलं बरं असते..
होय आमच्यात पण तसंच आहे. म आता करायला लागल मी हेच.
हम्म.
हेच करायचं मस्त काहीत गोड तेवढं आणायचं काहीतरी बाहेर ना. रेकंड रेखंड कायत खायचं मस्त. कुठलं ते केक आणि हे.
माझ्या बड्डेच्या वेळेला पण आम्ही तेच खेळतो व. केक वगैरे ते काय आणलं नव्हतं.. आमच्या घरातल्या ना वडापावले आवडते. सगळ्यांना के आणि जरा. दोन दोन वडापाव आणले एकाऐवजी.
आणि ह्या दिवसात वडापाव ते.
तेच की.
हम्.